आता...
हं... बोला झाली का जेवणं?
झाले जेवणं बाबा. इतकी रडत होती ना ही काय तेच तुम्हांला सांगितलं तर फय रसक ना तुही
मका ह...
हो... खूप रडत होती ही.
हु... झोपेत असल. तिला हू... झोपेत असेल तिला.
पण मग झोपीचा ड्रेस घालायचा राहिलं, सगळं नाही मग अंगावर घेते ना ते फुल ड्रेस नसला का.
हूं... फुल ड्रेस पाहिजे.
क्रॅम्पर टाकले पाय पॅक होत. सगळें पॅक होते घालूच नाही नको आता स्वी तरी घातलं त्याच्यावर अंगावर घेतच नाही. बिल्कुल घात नाही काढून फेकती आपल्याला असं पक्क टाकावं लागतं आणि पकडून झोपाव लागत मग घेती. किंवा दाबताना झोपत गेलं की नाही काढून फेकती मस्त तुला रात्रीच लक्ष नाहीतर काढून टाकती ती.
हम.
अशीच करते. तुमचं काय काम नाही.
हो ना केव्हाच कॉल करायचं. हे करायचं. ते काहीच नाही आपलं मी कशात तरी गुंतते ती कशात तरी गुंत
आता उद्या पासन काय करायचं. सकाळ सकाळी जरा हे प्यायच. सकाळ सकाळी दोन दोन कॉल तरी संपवायची वेगात होय की नाही.
हो हो.
आता मला तर माहिती आहे. दोन कॉल पेंडिंग वर आहे.
हो का.
हम.
तू कोणाला लावशील ते आता?
एक तुम्हालाच दिला आता लावून ह्यागाला घे. आणि कॉल कोणाशी करू ते नाही समजायला का? कोण तर लागत नाही. काम केलं आपलं.
हम्म हम्म.
पाहिजे होतं. यार आपल्या घरात कोणतरी आणखी एक.
हम.
मी ना मी कोणाकडून मोबाईलच घेत नाही यार.
होय.
पण मीना काकून ख पण मीना काकून कळणार पण नाही. मोबाईलच तर कळत नाही हे तर दूरची गोष्ट आहे बुवा.
हम. काय बई सगळ्यांचं आता हेच झालेलं आहे. हम्म.
अच्छा.
आणि हम.
काय म्हणत होत मामा काय म्हटले का तुम्हाला?
ते काय काही मामा काही नाही म्हटले. समजलं त्यायले काहीतरी आहे यांचं म्हणून हम्. मी ना काशी फळाची भाजी केली सकाळी. आग एक हिला काही समजलंच नाही. हम् म्हने लक्षच नाही द्यायचं माझ्याकडे काय तर आज स काही काशी फळाची भाजी केली बी.
हो.
ते ती शिल्लक राहिली. मग त्यात छान आयडिया केली कनिक थोडी मिक्स केली मस्त आणि त्याच्या इतक्या सुंदर पुऱ्या झाल्या. मस्त काशी फळाच्या. हा मस्त होतात त्यातअशी.
व आमच्या इथं असं धपाटे टाकले तिनी, धपाटे खाल्ले आमी तिघानं आनलेले खाल्ले ते फक्त त ते धापट्यावरच होती दिवसभर.
हो का?
आता पप्पांचं जेवायचे बाकी आय, आमची झाला. पप्पा काले मातात दोघं जेवालेत.
पुरियाही स्टॉप होतात निके त्याच्या. मी नेहमीच करते.
हा ते
भाजी उरले तर मी ते वाया नाही जाऊ दे
घारघे म्हणतात त्यालं, भाजीचं करता का तुमही पुरे?
हो, किती छान सगळंच असते ते भाजी
तुमते घारगे खाल्ले? आणि ओ तसं काशीफळ? शीरा लई भारी य्येतो, हलवा, गाजराचा हलवा असतो की नै त्याच्यापेक्षा
त्याच्यापेक्षा टेस्टी अगं त्या काषीफळ शिजवायचं तूप घालून त्यात गुळ घालायचा
स्ख. अरे हौना, मी तक माहितीत का गाजर कसा आपण खिचतो? ते तर घारगे झालेत. मी याचा हलवा आपला
हं हा हालवा त म्हणजे शिऱ्या टाईपच छान होतं.
खिसून घ्यायचं आणि तुपामध्ये छान भाजायचं, त्यानंतर विलायची आ ली साखर वगरे टाक्कायची, इतका टेस्टी हलवा लागतो ना? आणि खवा असंल तर खवा नाही त दूध आटू द्यायचो, अरे गाजराचा हलवाला मागं फेकतो.
हो क्का? उपासाला चांगलंय खायला. हो.
कॉटरवर केलंवतं आम, आता मी आता उद्या तसंच करते गरी आठवून. तर खवा मिळतो, मस्त काशीफळचा हलवाच करून खाऊ घाल
हौ ना, आम्हाला पाठवा ना, आम्हाला काशी प ल मला खवा पाहिजेच होता पण काय करा?
अरे इथं आता उद्याला पहिले पप्पाला पाहाल लावते मी खवा. किती दिवसात गुलाबजामुन खायाचं मनय, त्या दिवशी अमृता काकूकडे दोन खाल्ली म बस, त्यानंतर गेलो पन् नाई का
आअ -
जानच झालं नाही, माझ तब्येतच चांगली नव्हती काल, आजही नाई त आजही गेलो नाई.
अनला संध्याकाळचं म्हटलं बाहेर नेलं नक्कोच बार
नको बाई. संध्याकाळचं त बाहेर नकोच आणि शनिवार, मंगळवार तर टाळायचंच तिला बाहेर न्यायला.
होओ
आमावश्या, पौर्णिमा नकोच उद्या ना आता आम्ही शेगा वची पैदल वारी करून राहिलो.
कोन को
आ पट सुषमा काकू काका
होओ
हम्म अजून यी किरण पवार तेजी बायको अजरे
हम्म राज पण येतोय.
हो दहा बारा जन नाही नाही दहा बारा जन हाय.
मी केली होती खामगावरन पैदल
मग खामगावरच करतो ना आम्ही नाही खामगावरच करणार आहे ना,
चिकली हुन तस किती दिवस लागतात शेगावला?
शेगावला, काय पंच्याऐंशी किलोमीटर आहे. वीस वीस तीन तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पोहोचता. हो नाही मी नाही गेली बाबा हे गेलेले राज गेलेला मी नाही.
तुम्ही उद्या खांमगवून निघणार आहे ना पैदल?
हो हो.
खामगाव जवळ हाय खमगावन गेलेली
हा चार तास लागतात.
हम् पावळे,
पवळे,
हाव आता माझे आध दुखून आहिला तर औषध घेते. सरकार पंत काय फरक भांडे घासायचे राहिले पण फोन घेतलाच आता हो तर मस्त कधी,
बघा बरं तुम्ही आता दोन किलो आता फोन होतात घेतल्यामुळे तुमचं झालं र तु मला आला नस्ते ते,
हम्म
आता सकाळीच मी लावेल पण आता वाहवास स्ट घेन त्या द यांच कोणाचं
किती वाजता लावशल ते पहिलेच सांगाचल
ह आठ वाजेपासून लावलं तर लावेल मी.
किरण काटाचा हॉटस्पॉट घेता ना मग
मग आता घेईल काल म्ह मॅसेज टाकायचं द्या बरं किरण बोलू त्याल काय माहीत आपलं काय सुरू हाय.
चालतच पाहिजे झाला तर कराल नाहीतर जाऊ द्यायचं.
नाही
आवाज नाही येत.
शायनी धंदे करते टटर करते आपल्याला काही आवडत नाही आता त्याची टर्टर. सकाळी जेवलच नाही म्हटलं जा नाही जेवत तर. आता ही ताट वाडलं जेवलं नाही ना मग आता का काय ते ताटातलं काय खाल्लं त्याचं त्याला माहित.
काय झालं त ना असा का करतोय आग.
आ!
का जेवला नही?
नाही काय ते शिंन डोक्यात राग जाय आला त आला.
खूप थकून राहिली बाई मी, कस होईन इतकी झोप काढली मी तरी पाय मला कळाकळ जांभया येऊन रा
तुमची झोपेची वेळच झाली नां.
हूं! नही तेवढे मांडे घासून टाकते, ड्रेस काढून घेते, ड्रेस घालते सकाळी आता.
ड्रेस सकाळीच.
सकाळी सांगताल माला, हो चालतांना आतां ड्रेसच घालते आज.
ड्रेसस घाला.
पन इतका छान नही. छान नही दिसत नही की मला नाही नाही मी एकटीच. त्यानी आवडते शिकाव हो!
बाकी जोडपे न तुम्ही एकट्या?
नाही जोडपे च अस काय नाही पोरी हे माणसं हे.
हूं!
तु नाही बॉ ते नाही म्हणतात.
हूहू!
हूं!
ह पुन्हा स ड्युटीला जावं लागतं हं!
पा जाऊन.
हा! नाही त्या मोठी यात्रेत जात असते ना ते. पण अस शांततेन नाही गेले, आज ते शांततेत आहे.
हू!
बाकी काय म्हणता.
बाकी त काही नाही बाबा. चालू होत ए सी चालू होतं.
हा आणखी काय म्हणता? भात सुंदर झालता मल झोप लागली होती बर नी के. एका काही सेकंदासाठी लागले होते डोळे माझे. हू पण री आं!
रिपीट शब्द बोललेन तुम्ही इताच कळालं मला हे झोपेत चाललंय.
नाही आता भांडे घासून घेते थोडी फार ओटा क्लीन करते, ड्रेस काढते ड्रेस शोधते तोपर्यंत तरी पपई पाय बी असे तडतड होतात की बस पायात काही पाहिजेच. माझ्या इथ तो जो बूट होता ना तो माझाच होता पण मलाच माहित नाही की तो माझा आहे म्हनू
ती चप्पल चांगली निघाली का?
अ हा दया हाईत टाईट पण जाऊ दे आता वापरून होईल सईल ती
हम्म
तुझे चपलीचे पैसे राहिले तुझे ते दोनशे पासष्ट रुपये घेतले देर आत दयायची बाई कशाला द्याय लागतं नाही
ह नाही व तू आता तू अजून हे आहे छकुलीचं काय आता ते त म्हणजे आता सासुरवाशीन असते मी असतंच असं
हम्म चांगले ड्रेस होते बरं छकुलीन मला ठेवलेले पण मी पि येडी बांगडी देऊन देते मी वापस
हम्म आता काय हाई ग्रीन हं